हा आवाज येती का? नाही सकाळी जरा नाश्ता केलेला.
हा, हा.
ना माझी काय नाही एक तिथंय त्यानी गेलेत त्यांच्या मामाच्या मुलग्याच लग्न आहे.
कुठल्या गावाला?
इथ कोमटा फाटीवर सिद्धेश्वर मंगल कार्यालयात.
हं, हं.
मग गेले ते. नाही बाई गेलो. नाही जाव म्हटलं आता काय दोघं गेलं काय अन एकटं गेलं काय.
हा, हा.
आणि पावसाच ते नको वाटतय ओ.
होय किचकिचित साडी हेन चांगली नेसायची आणि जायाचं. खरंच छान वाटतेय ना लग्नाला गेल्यावर.
होय वाटतयं
हा आणि आपल्याला पण जरा नवीन साडी वगैरे नेसायला निमित्त मिळतय
होय
आणि किती नाही अजून जे
हा हा
काय केलं मग आज आणि काम
आज काम काय नाही जरा बँकेत जाऊन आलो पैसे काढून
हम्म हम् निघल
हा निघल की
हम्म हम्म
आणि मला म्हटलं सोडा जाता जाता मग येेताना आलो चालत मग
हा हा तरी बँक लांबाय का घरापासन
होय मंदिर ते आमच इथं मंदिर आहे ना त्या पुढच्या बाजूला हाय
हम् हम मग
आणि काय म्हणताय
काय नाही चाललय सुट्टी काय अशीच आता. फास लागलाय कामाला, कामाला सुट्टी का बघा.
होय बायकांना सुट्टी नसत्या हो
हा घरातला कामाला
म्हणतेच ते आठवड्याच सगळं भरून काढायला लागते क नाही
होय
त्यामुळ
म्हणजे एक दिवस स्वपाक नका करू
हा असं कोण म्हणाय लागलय उलट सुट्टी दिवशी डब्बल काम सुट्टी दिवची डबल काम लावत्यात आज घरात आहे हे करा ते करा लगेच करते हा बायकांना काही सुट्टी नाही ब होय मग
प्रत्येक बायकांचं हे हेच असतय
मी एकटीच आहे घरात राहू दे स्वयंपाक काय तर मला हाय रात्रीची चपाती वगैरे तर मग काही करणार नाहीस एकटीच एकटीला काही काहीत करून खा की मला म्हणत्यात मी म्हटलं मा कशाला काळजी करायची तुम्ही चाललायला लग्नाला जावा की
होय आपल्या आपण बायका कसं करतोय काय तर असलं तर तेवढ्यावर भाग
हा तेच की माणसं असलं की सगळ करायला लागत सुकी भाजी पातळ भाजी भाकरी भात सगळं करायलाच लागत हो
मग आपण कसं एखादा भात थोडा असला तर खातोय किंवा भाकरी चपाती एखादी असली तर खाऊन गप
हा मग तेच म्हंटलं हाय माझ्यापुरती एक चपाती काही तर चटण्या वगैरे असत काही तर असतंय ते घेऊन हा घेऊन खातोय ना आपण
हम्म
मग म्हंटलं तू माझं मी काय करायच ते पोहे खाल्ली त्यामुळे आता काही बुक नसल्या ग
पोह्यान पोट गच्च होतेय
हा
ऐकई ना का?
हम्म आडकायलागली हा आतायली
हा हा वि जरा पाऊस पडत ना वातावरण ढगाळ आहे.
होय.
त्यामुळे जरा ते एनजॉय येत नाही.
आणि आता लग्नात कुठल्या पण जावा जेवणाचे किती प्रकार असतात लग्नात
होय होय आणि तसल खर म्हणतोय आपण हा आणि म्हणतोय खरं तसलं जेवणालाच पोट बिघडत बघा.
बिगडते या होय.
ती थोडसा पण खात्री आहे आणि ती लगेच गच चुती क नाही.
गचवते हय. ते कसं कधी तर खाल्यलं असते त्यामुळे आपण जास्त प्रमाणात खासूया. त्यामुळे ते पोटायला लागत नाही.
हम्म तेच क गॅसेस वगैरे पोटगच च होण अस लगेच प्रॉब्लेम होते.
आता म्हणजे आजपर्यंत तुम्ही एखाद्या लग्नाला गेलता आणि तिथं. सगळ्यातस्तस्त मेनू कुठल्या लग्नात होते म्हणजे कुठलं कुठलं होत पदार्थ जेवणात म्हणजे आज
आम्ही ए वर्च बघा. कती करते ते कसला मिक्स शिरा शिरा होता होय सह हो. मठ्ठा होता पर तुम्हाला सांगतो. वरण, भात आणि मसाले भात ते पुऱ्या इतकं म्हणजे त ताटात बस. एवढ जेवत वर्षला लोक त्या म्हणजे लग्न लग्न
लग्नासारखं कराल्यात म्हणजे त्यामागे त्यांची पद्धत काय माहिती का? ते ज्या माणसाला जे आवडत होत पदार्थ
हम त्यांना गोट भरून खावा असं हम आणि ते मेरलेल्या माणसाची काही म्हणजे हे असते. त्यां ना हे आवडत हो ते पदार्थ ते आवडत हो ते पदार्थ अस पण असते खरं इतकं म्हणजे मन हे झा नाही उ आपलं पै आहे म्ह. नून आपलक
हा म्हणजे ते दुःखाच म्हणजे अस काय राहिलच नाही. कणाला आणि सुखचं पण काय नाही राहिलेलं लग्न आहे बाबा आपल्या घरात सुखाचा दिवस आहे असं पण काय वाटत नाही फक्त तर जेवण कुठलं करायचं आणि लोक काय म्हणतील हेच चाललंय सगळं. कमी आपण एकादावा पदार्थ हा. एखा पदार्थ आपण क ठेव तर काय आ जेवण हे केलं नाही लगनात. ते केलं नाही.
हा तेच क लक काय चांगलं जरी असलं तरी नाठवते आणि कसल पण असलं तरी पण
पण हा हा होय. आणि काय किती पण मेनू ठेवा कमीच असतात आणि ते झाल्यावर आणि आईस्क्रीम तर पाहिजे किंवा आणि काहीत थंड पाहिजेच ती आणि आता पद्धत वेगळीच
होय तेवढं मात्र झालय आणि आता सरस ठेवायच. न्हाळ्यात लग् अस नाय पावळ्यात आसो
हा थंडीत असू दे आणि एखादा सरळ मनाचा माणूस असते तो कसा विचार कररतोय येऊ देत बाबा माणसं जेऊन जाऊ त आत्माा तृप्त जाऊ त्यांचा हो विचार असतो त्याच्या मनात डोक्यात पण बाकीचे काय करतात येत्याच जेवत्यात अ्व ठेवाय
हा ठेवून जातात तेच के आणि लोकांना काय हो चांगलं चांगलं खायला मिळतय ते मिळतय
हा
आस हय नाय
हा हा शंभरातला एखादा असतोय हा आशीर्वाद देणारा पण असतोय सोडा पण तो शंभरातला दातला एक असतो या
हुम
आणि त्यासाठी तर लग्नाचा कार्यक्रम म्हणजे कुठला पण समारंभ आशीर्वाद मिळायसाठी ठेवलेला असतो पण आशीर्वाद कोण देऊन जातय का बघा हा कधी एकदा जेवण चालूतय आणि कधी एकदा ताटा वर जाऊन बसीन बघत नाही आधीच जिवुन बसत्यात म्हणजे अक्षदा टाकलेल्या आत आपल्या घरात लोळाय बर झाल हा अस करत्यात मग कोण नवरा आणि कुठली नवरी कोण समोर उभरालय ते सुदा माहित होत नाही हा तेच की आणि पहिल्या सारख सगळ्यांना नमस्कार करायचं तर पद्धत राहिल्या का सांगा लग्नात नवरा नवरी टेजवरर असतात आणि पै पाहुण सगळ खाली असत इकड
होईच की
नमस्कार करायला भेटते का कुठल्या नवरीला
काही नाही
नवरी कुठ कुठल्या लग्नात त्या फक्त भडजीच्याच पण पडत्या का नाय कुणाश्टा व हा एवढच बघा नमस्कार केलेला
इकी नाही हो आता पहिल्यासारखं काही राहिलेलं नाही
हा
माणूस पैसा इतका झालाय माणसाकडे का नाही
पण ती मिळवायला किती म्हणजे आपल्या आधीच्या पूर्वजांना त मिळवायला किती कष्ट करायला लागला असत ते
मग काय
मग ह्यांच्या हात ना आताची जी खर्च करत्यात त्यांना कष्टाची किंमत कळाली असते तर त्यांनी असं इत उदळपट्टी केलीच नसते ना हा मग ज्याच नाही ते बघा की जे स्वतः कष्ट करते त्याच्याकडे काही नाही ते असं इतकी खर्च करू शकत
नाही त्यांना होतच नाही ना हे हाच आपला प्रपंच चालवायलाच त्यांचा अ हे होते ना त्यामुळ काय म्हणजे हे नाहीच वो
हा
आणि देव पण कस असणारे असणारऱ्याच्यातच भर घालत न णाऱ्याला काय अजून कष्ट करच मण
होय ते परीक्षा बघत असते हो आपण त्या परीक्षेत पास होते का ना पास होते ते आपल्या हातात असते
हम
व्यवस्थित आपल्या कष्टा म चा म्हणजे दे कुठ क करत नते आपल्याला जे पाहिजे कारण आपल्याकडडे पै न त्यामुळे आपल्या मागण्यास वाढत नाहीत नाही
हो क
पैसे असतात तर आपल्याला गाडी पाहिजे बंगला पाहिजे सोनं पाहिजे नाणं पाहिजे हे वाढलं असतं
हम्म
पैसे नाही म्हणले आपल्याला कशाला आपल्या अपेक्षाच नसतात कुठल्या. एखादी साडी एखाद हे मिळाल तर बास.
हा लोक. लोकांच्या इच्छा पण भरपूर झाल्यात ओ.
हा वाढल्यात आता.
तिचा एक कर्ज का काढून करायचं, पण ते करायचंच. लोकांना दाखवायसाठी म्हणून ते करायचं असं झालय.
आणि तुझं चांगलं का माझं
माझं चांगलं हा यातच लोकांचं खरं म्हणजे एवढ ते नई त्यात मग आज सुट्टी म्हंटल्यावर आज काय, विशेष आणि?
विशेष काय नाही बघा. आता जेवायचं जरा आवरायचं
होय असत इत कि घरात काही